हॅलो
हम्म बोल
काय करालियास?
काय नाही बसलोय
ह हा अगं ती मला जरास असं चिकनची रेसिपी सांग की कसं करायचं
हम्म हम्म बरं
सांग
चिकन आणनायचं
किती किलोच म्हणजे अर्धा किलो च च सांग
अर्धा किलोच म्हणजे धुवायचं स्वच्छ आणि कांदा चिरायचा परत तेल घालून फोडणी द्यायची
मसालाच च पण सांग कसं करायचं मसाला कोणता घ्यायचा हा
वतायच फोडनीट वतायच परत
फोडणी कुठली कशा कशान मारायची
तेल घालायचं जिर मोहरी टाकायचं कांदा घालायच कांदा भाजल्यानंतर तर मग चिकन धूतलेलं वतायचं त्यात
हम्म
मग थोड्या वेळांन त्यात हळद आणि मीठ घालायचं आणि म शिजवून घ्यायचे ते
कुकरमध्ये
हा कुकरमध्ये चालतय भुगुण्यात चालतय
कुकरमध्ये घातलं तर किती शिटा व्यायला पाहिजेत
चार सीटा व्हायला लागतात
हा हा
मग ते शिजत टाकायचं मग इकड मसाल्याची तयारी करायची
मसाला काय काय करायचा कोणता कोणता घ्यायचा
खडा मसाला घ्यायचा अ तिळ जिर खोबरं लवंग दालचीन
हम्म
लवंग दालचीन भाजून घ्यायची बदाम फूल
हम्म
ते भाजून घ्यायचं वाळला खडा मसाला
हम्म
मग भाजून घेतल्यानंतर जरा गार झाल्यानंतर मग मिक्सर लावायचं
हा आणि
र खोबरं. लावायच मिक्सर ला, बारीक चिरून घेऊन काढून.
हा.
तिळं.
बिना पाणी घालता मिक्सर लावायचं, पहिला म्हणजे पाणी घातल्यानंतर मग बारीक होत नाही, ते तसं तीळ तिळ.
हा हा.
परत कांदा. टोमॅटो पेस्ट करून घ्यायची भाजून.
हम्म.
आलू लसून. हे सगळं भाज तयार करून घ्यायचं. मग चिकन शिजले का. बघायच मग चिकन शिजल्यानंतर, मग आणि फोडणी द्यायची.
तिची फोडणी कशी द्यायची.
तेलं घालायच.
हम्म.
मोहरी जिर घालायची, हे जिरं घालायचं कांदा घालायचा. मग कांदा भासत आल्यानंतर मग ते मसाला घालायचा.
हा हा.
मसाला घालून मग उश पाच दहा मिनिटं शिजवून घ्यायचं.
हम्म.
ह
मग.
शिजवून घेतल्यानंतर मग कोण आलाय कट करू काय.
हा कटकर माझा कर नक. गोष्ट कुणा चा आलाय त्यांच घर.
मग ते मसाला शिजवून घ्यायचा पाच दहा मिनटं. म्हशीज आल्यानंतर त्यालाकणी असं तेल तेल सुटतंय. ते मसाला कच्चा असल्यावर तेल सुटत नाही, नंतर शिजत आल्यावर तेल सुटते त्याला. मसाला चांगला शिजवून घेऊन मग चटणी मीठ.
हम् हा हा. हम
मग मटण शिरलेल त्यात वतायचं.
ह आणि आमटी पण तसच करायचं.
सार.
सार सार रसा.
तस त्यातलं पाणी पाणी थोडं गिरवी काढून घ्यायची, थोडं थोडं थोडं पाणी त्यात होतायचं मग ते. सुक्यात का नाही, मसाला घालून आणि हलवायचा तो.
हम्म हम्म ते भाजलेला मसाला.
तसं पण करतात. परत एक एक जण स्पेशल सेपरेट सेपरेट करतात फोडणी मारतात.
हा हा.
मसाल्याची सुक्याची पेशल मारतात, ती प शेपट मारतात.
हम्म आणि सिक्स्टी फाय च कसं करायचं असते.
चिकन सिक्स्टी फायव च मटन आणायचं ते चिकन मोमो.
चिकन आणायचं.
चिकन आणायचं आणि धुवायचं, स्वच्छ धुवन मग गाळ ठेवायचं.
हम्म.
मग त्याला आलं लसूण पेस्ट करायची
हम्म
परत कॉर्न फ्लावर पीठ
हा
चटणी मीठ आल लसूण पेस्ट एक तर करून का असं मिक्स करून ठेवायचं
हा हा
करून झाल्यानंतर मग ते चिकन त्यात का असं मिक्स करायचं
हम्म
मिक्स करून झाल्यानंतर पंधरा वीस मिनिट जरा ठेवायचं ते
हम्म
झाकून ठेवल्यानंतर मग पंधरा वीस मिनिट नंतर मग तसं त व्हायचं
दही पण घालतात नाघ त्याच्यात
हो एकी जण दही घालत्यात एक घालत नाहीत ह चिकन सिक्स्टी फाय्ह फाईव्ह मसाला पण घालायच त्यात
हा हा
ते आपण म चिकन भिजवून ठेवतो त्यात
हा हा
ग पंधरा वीस मिनिट ठेवायचं झाकून
हा
मग तळायचं
हम्म नीट शिजतंय नव्ह ते खरं कच्च कच्च तर राहत नाही ना
लई मोठा गॅस करून भाजायचं नाही ते मडियम करून भाजायचं
हा
तळतयं
हम्म बिर्याणी कस करतात माहितय तुला
मी बिर्याणी कधी कराल नाही
वंदना मावशी करत होती ग मी सुट्टीला गेलतो त्यावेेळेला केलेली
हम्म हम्म
खरं कसं केलती काय माहत नाही
बघायचं की मी त्यावेळी
हम्म कुठे आमी सगळेजण दुसऱ्याकडें आणि ती दुसरीकडे होती खर ते मला एवढंच काय खास वाटलं नाही ब‌ई वाळलं वाळलं लागालतं कसलं
हम् हम्म श्रृतीने एकदा किली नव्हती काय अकोळत
कधी
श्रुती केलती एकदा मोनिका आली होती श्रुती मोना तू सगळीजण मिळून असं करून केल तसा खाल्ल तसा बई आकोळात केलती छान झालती छान झालती म्हणालतासा
ह हा हा हा हा लक्षात आलं लक्षात आलं
हम्म.
आलं की लक्षात आलं
त्याला बिर्याणी तांदुळ च लागते नंन्तरच छान लागतेय ते
होय आपलं साध चालत नाही कुठलं लागते ते बासमती काय
बिर्याणी तांदूळ म्हटल्यावर देतात त्यानी
हा हा
बासमती आता आम्ही रोज खातोय त्यो बासमती पप्पानी आणलेत
हा हा ते लांब लांब असते काय
बिर्याणी हा लांब लांब असत तसं मॅगीच्यावणी
पप्पा कुणीकड गेल्यात
पप्पा गेल शेताकडं मोटर चालू करणार उद्याला पाणी पाजणार ऊस शेत उसाला
हा
मग ते पाईपलाईन रिकाम होतेय म्हणून त्यात पाणी घालाय गेल्यात
हम्म हम्म कधी गेल्यात
गेलेत पाच साडेपाच वाजता गेलेत त्या मोटरमध्ये पाणी भरत्यात म्हणजे उद्या पाणी बंद पडत नाही मोटर लगेच चालू होत्या म्हणून पाईपलाईन भरून ठेवत्यात आता येतील थोड्या वेळात
तेच मम्मी पण मग नंतरन वेदिकाकड जाणाराय जीन्सवरचा टॉप बघायला घालून दाखवायला तिची ट्राऊझर एक घेणार आहे मी घालायला
हम्म
मग दीदीला ड्रेस अनायसांगितलोय तो घालणार आणि शर्वरी दिदी मेसेज केलेली कि ते ब अबू ददाची गाडी सांगितलय आणि सगळी जण ह जूनया संध्याकाळी आमच्याच घरी उद्या म्हणजे साडेबाराला या म्हंटली बघ
एवढ्या वेळान
होय म्हणजे सकाळपर्यंत जाताव न तिथं लवकर सूर्य उगायच्या आधी
हम्म चाल
आणि काय म्हणत्या माहितय कि आंघोळ करूनच या तिथं गेल्याव आणि तुमचा घोळ नको म्हण
होय अंघोळ करून जायचं रात्री आणि कुठं सकाळ जाऊन म्हणरकर बसतसा
तेच ग ह
चालतंय कि म
हम्म एवढा केवढा मोठाच्या मोठा मेसेज टाकलेली दुपारी
मग खायला काय घेऊन यायचं काय मेसेज टाकली काय
काय सांगाय नाहीबाईतीकाय मआता नंतरन वेदिकाकड जाणार आहे त्यावेेळेला तिला विचारतो की काय घेऊन यायचं खायला वाळं
काय घेवूनयाच विचार काय घेवूनयाचे विचार आणि पाणीचनामग मोनिका येथे त्यावेळी आणते की
घेऊद्या
हा चालतय की
सोमवारी काय सुट्टी देणाराईत सर
हा चालतय
काय व्हिरीची वास्तूक शांतीहाय म्हणून हमम जरी रवी रविवारी वेळान आलाव तरीपण मला कायमग सुट्टी मिळत्या ग
बर मोनिकाला पण विचारून घे सुट्टी घेणार आहे काय सकाळी उठल कूर उठून जायच कधी येणार वेळानं
पण घेणारच होतीती राहिलीअसतीकी इथचं तिला विचार नंतरन फोन करून ती काय बघ करत्या बघ म्हणाव
चालतय सुट्टी घे म्हण सांगायचं कुठं धावपळ उती लय ती
होय
तरी वेळाने यायचं आणि सकाळी लवकर उठून आणि पळायचं
ह तेच की आणि कितीला येणार काय माहित झोपून तरी व्यायला नको जाऊन तिथं ऑफिसमध्येध्ये पेंगाय त्याचीही
होय
ट्रॅव्हलिंग आणि करून जायचं
होय
बघूया काय म्हणते जर कोल्हापूर रोडनच जर आला तर मग काय तिथच उतरत ता काही इकडे येणार आहे म्हण त्या बुघूया ती शर्वरी दिदी पण म्हणाल ती बेळगावला तिचं काय काम आहे म्हणून जरब गावच्या इकंड आलं तर मम्मी तिथंच उतरतो
शर्वर दिदी पण उतरणार आहे
असं म्हणाल ती ग तिच्या मैत्रिणीसनी सांगाल ती वाटत ती त्यावेेळेला
हा हा
हो गया ताईने
बरं बर बघूया काय काय ठरवते पर हवी मोनाला बी तिकड कोल्हापूर तर तिला विश्रांत तर घ्याईल तिथं मकंड आली तर आणि धावधाव
तेच की मग तिला विचारायला येते की सगळंच काय काय ब म्हणते त्या ते आणि घरात पण काय खायला तयार करून घ्यायचं नको बा तेे खऊ वाटत नाही घरात तयार केलेलं काय
नाही खऊं वाटत नाही ते वास आल्यान होते आणि हे होते
होय ते बंद असणार डब्याचं ते काय खवटत नाही चांगलं लागत नाही ते
मग तिकट तिकट कायत राहत हे आणन जाव किती
ह हम्म तेस की तिला विचारतो ती काय घेणार आहे मग मी मग मी ठरवतो काय घ याच ते काय नाही
हम्म चालतय आणि दीदीड काय पैसे नाही म्हणाल ती नव
बघतो की नसल तर मग माझ माझ्याकडेही ते देतो आणि तसं पण आता काही खर्च जरा कमी कि फक्त गाडीच नाही तिथं खायचं प्यायचं एवढंच की
होय मग पप्पा काय दो दिीस हजार हजार रुपये देतील
हम्म बाकीचं काय आमचं आहे मी बघता घे गाडीचं तेवढं द्या म्हणून सांगतो पप्पासनी काय मा आता त्यांनी आता विचारल्यात काय नाही बघू झाला त्या कायमत
तू नंतर विचार की वेदी कराार चौकशी करा पप्पा विचारावर काय सांगणार काय ठरवा काय माहिती नाही आणि कसं काय हे करायचा
हम्म मी विचारतो गे नंतर न वहे िकाला आणि मग सांगतो की बाप्पासनी असं अस
खर्च किती येतोय काय विचारून घ्या
ते विचारतो की आणि काय मग
काय नाही मेल
वेदु. कुठ आहे
वेदु खेळाय गेलाय
कितीला आलंय घराकडं
तो साडेपाच वाजता आला कि पप्पांच्या बरोबरच पप्पा गेल त नव त्याज हे काढायचं होत ला काय
बसपास
पास काढायचं हुत.
हम्म.
गेल होत मग त्यांच्याबरोबरच आला आता तोय.
हा